हॅलो.
हॅलो.
हा, नमस्कार ताई.
नमस्कार.
झालं जेवण वगैरे.
हो.
झालं ना माझं पण.
तुमचं झा
अं. हो-हो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का?
आवाज ये
आवाज येतोय का ताई तुम्हाला माझा. हह्म.
येतोय पहिले येत नव्हता, आता येतोय म्हटलं.
थाठ लावली भाजी.
भाजी अं पाटोळींची भाजी केलेली आज. पाटोळी भाजी केली आणि बाजरीच्या भाकरी. तुम्ही थोडं रेंज मध्ये याना ताई.
अं.
हो. रेंज मध्ये या म्हटलं.
खिचडीच बनवली ये. आवाज नाही येतेय का तुम्हाला?
हं येत नव्हता ना, आत्ता आला.
आता येतोय का?
खिचडीच बनवली का मग खिचडी पण माझ आवडत हो येतोय. खिचडी पण माझ आवडत हे खूप आवड ते मला खिचडी हम्म.
दे बाई खिचडी.
हं सर्वजण सांगता मला खिचडी नको खात जाऊ तुझी तब्येत होती तब्येत होते तब्येत होते पण माल खिचडी शीवाय होतच नाही. तारपय का
तेच राहत जे आवडत का त्याला सर्वजण म्हणत ता हे नको ते नका खाऊ हे नका खाऊ
हा तेच ना काय मग पाऊस वगैरे पडला?
नाही हो बाई पाऊस नाही ना.
पेरणी वरणी झाली का नाही?
पेरणी झाली पण मग पेरणी झाल्यानंतर
हम्म काय पेरणी केली तुम्ही?
मका पेरला आम्ही हो.
मकाच असतो का तुमच्याकडे?
हो मकाच असतो ना मका असतो म्हणजे भरपूर पीक करताना कोबी पण लावताना बरेक जण खुप कोबी लावता
हो का?
हो.
ह् आमच्याकडें मका वगैरे नाही जास्त पण मक पाशी असत ते कपा शी
कपाशी असते?
हम्म. ह
बाई कपाशी वेचायला लई जीवावर राहत बरं का तो कापूस काढायला
ते आम्हाला सवय येना ते.
हम्म.
म्हणून ते तुम्हाला कसं तुम्हाला तुमच्याकड नाही राहात का?
नाही आम्ही नि लावत बाई कपाशी
आमच्याकडे कपाशी असते उन्हाळी बाजारी असते कारण की आमच्याकडे कांदे पण नाही लावत. आहे कांदे लावता पण इतके नाही लावत हा. चम तिकडे तुमच्याकडे तिकडे त्याच भागालाय ना वाटत तर म्हणजे आमचे नाते वाईक राहता ना.
हम् हम.
ती कांदेच लावता ते मी केव्हा ज्या दिवशी लागण कांदे लागण राहिले का तेव्हाच गेली ना आम्हाला कांदे लावता येत नाही.
हा हा.
अस.
कांदे आमच्याकडे कांद्याची लागवड खूप राहते बाई.
हम्म तस कपाशीच तुम्हाला वाटत ना बा ते वेचायला खूप अवघड असते तस पण आम्हाला नाही वाटत ते तस आऊ गोड कारण जिथे ज्याचं ज्याच्या कामाचं असतं ना ते जस तुमच्याकडे मका कांदे असत तस आमच्याकडे कपाशी असतो म्हणजे तुम्हाला मका आणि कांद्यांचे काही वाटत नसेल ना? सोपं वाटत असेल ते काम. हम्.
मका कांदे कांदे लावायला तर नुसती हाऊस वाटते.
हो ना तुम्ही जाता का?
मग?
बापरे!
कांदे लावायला आमच्या इथं म्हणजे आम्ही शेजारी पाजारी जेवढ्या राहतो ना महिला तेवढ्या आम्ही एकत्र मिळून असं डेैली बनवतो.
अरे दुसरे हो का? छान वाटत
सर्वा खूप मजा येते सर्वांच्या घरची लावून घ्यायची. आणि मग उरला हा वेळ मग आम्ही लगेच कंटाळा नाही करत.
हो.
दुसरीकडे जातो डायरेक्ट पाचशे सहाशे रुपये रोज येतो अस
बापरे!
असं करतो आपलं तस नाही हो एक धरून बसायचं शेती म्हटल्यावर शेती अभियान म्हटल्यावर अभियान सोशल मीडियावर पण काही असलं का लगेच ते कुठल्याच कामात कमी नी असं हम
कसं चांगलं बाई
हम्म.
काही ना काही करत असाव माणसांनी.
करत राहावं हा ते वाचत रहा आजकाल कम्प्युटरचं युग झालेलं आहे बाई सर्व ऑनलाईन सर्व ऑनलाईन.
हम्म.
ना आजच्या ह्याच्यात नुसतं शांत बसून काहीच होत ना काहीच नाही. हम्म आणि मग ते बरेच आता जुने लोक त्यांना ह्याच्यातल समजत नाही मग त्या अस होऊन जात गरीब गरीबाच राहून जातो श्रीमंत श्रीमंत
हा मग ते तर आहेच ज्याला सोशल मीडिया वगैरे सर समजलं ना तो बरोबर पुढे निघून जातो. ज्यांना मोबाईल व्यवस्थाही होत नाही ते मागे थांबून जात
हा तेच ना.
तेच मग.
झोपले बाकीचे का नाही अजून?
हम् बाकीेचे मुलं झोपले तर मिस्टरांचे आहे टी व्ही चालू. म्हटल मला पण करमत हो तर चला म्हटलं ताईना कॉल करून घेऊ.
हम्म रात्रीचाच निवांत वेळ असतो दिवसाचा काही वेळ बि जात नाही. हे काम कर ते काम कर मुलांना घ्यायला जाय सोडायला जाय.
हो ना तेचना.
तू भांडी गस त्याच्यातच दिवस जातो एकदा जेवण करून सर्व हं सर्व आवरून आपण एकदा हम्म अस
तुमचं ज झालं आवडलं निवयलं झोपले असाल आता ना?
हो बाई झोपलो आज इतकी थकून गेलेली ना प्रवासाचा जास्त माणूस थकून जातो. कामापेक्षा हो ना बाहेर गावी गेलेलो होतो पेशंट होत बघायला गेलो होतो.
हम् हम.
पेशंट ला बघायला गेलो होतो ना. तिथं त्या गावात बरीेच नातेवाईक राहता दोन तीन ठिकाणी जाऊन आलो.
हम्म.
धावपळ धावपळ मध्ये जास्त थकल्यासारखं होऊन जात.
मग प्रवासाच तसच होतं बाई थोडा पण प्रवास केला ना लगेच थकल तस थकल्या थरकसाठीख्या जव जात
खूपच डायरेक्ट खूपच थक्त माणूस.
ह्म
नुस थकून जात.
मुलं झोपली असतील.
हो मुलं झोपले मिस्टर जागे वाटत अजून का मग ते पण झोपले काय माहिती.
हम्म हम्म.
ते मला म्हणतात तुला लई मैत्रिणीये तुझे लई कॉल चालता
ह्म्म ह्म्म.
मी त्यांना सांगते म्हटलं मैत्रिणी या जीवनाचा एकदम महत्त्वाचा भाग आहे म्हटलं.
मग पाहिजे ओ मैत्रिणी शिवाय बी हे नाहिये.
मैत्रिणीं शिवाय जीवन जगण्यात काय मजा नाय हो.
मग
जीवनात सगळी लोक पाहिजेला
सगळे पाहिजे.
आई वडील मिस्टर मुलं मुली पूर्ण फॅमिली ऑल फॅमिली पाहिजे जीवनात. पण त्या फॅमिली सोबतच या मैत्रिणी सुद्धा पाहिजे. जे आपण म्हणजे फॅमिलीमध्ये किंवा घरच्यांसमोर ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही ना त्या आपण मैत्रिणींमध्ये सहज बोलून जा
हो.
असं रात हम्म. मैत्रिणींमध्ये आपण सहज बोलून जातो.
हा
मैत्रिणींमध्ये सहज बोलून जातो.
हम्म हम्म.
असं आहे.
सर्व मनाच्या गोष्टी आपण दुसऱ्या कोणाला सांगू शकत पण मैत्रिणीना सांगून देतो.
हम्म, मैत्रिणींना सांगतो लगेच. मैत्रीण म्हणजे वेगळीच जागा आहे ती.
हम्म. माझ तसच हे माझी पण एक- दोन फ्रेंड येत माझ्या. पण मग त्यांच्या दोघांपासन मी काहीच लपवत नाही काहीच नाही लाग माझ्या मनाचं काही अस म्हलं ना तर मला असं वाटतं मी केव्हा सांगेल त्यांना केव्हा नाही.
किंवा नाही हा मैत्रिण म्हणजे तेच राहत ना वो तिच्या मनातला आपण सांगायच आप आपल्या मनातलं तिला सांगायचं.
हा.
असं राहत. पण काही काही मैत्रिणी राहता काही रा लपून ठेवतात.
नाही मी नाई लपवत बर का तस. काही झालं सांगून देते, लेट सांगते पण सांगून देते.
हा हा हा.
अस आहे.
नाही तर बऱ्याच के, हो एक मैत्रिण आहे ना.
ह का!
काही काही सिक्रेट सांगत नाही पण मग मला ते समजूनच जातात.
असं.
बरेच सिक्रेट लपहण्याचा प्रयत्न करता?
चांगलं उलट तस भी उलट मैत्रिणी पाहिजे आणि पूर्ण असं म- मन पण हलक जातं. काही वेळेस आनंदाच पण आपण बोलू शकतो, काही वेळेस दुःखाचं पण सांगू शकतो.
हम्म मैत्रीण म्हणजे तेच राहत ना ओ, आनंद दुःख सगळं व्यक्त करता येत.
आणि आपण आनंद तस व्यक्त करतो ना, तसं दुःख केलं ना मन पूर्ण हलकं होउन जातं. म्हणजे ते डोक
हम
हंम ‌. मी तर असं काही राहिलं ना मग हो हो हो चालेल.
खराच.